हॅलो हॅलो हॅलो. हॅलो लो
हॅलो
हॅलो
हॅलो, आता आला बग.
हा तला आवाज. काय गं? तुझ अडकाले प्रीती रेंज मध्ये रेंज मध्य ये.
अरे दारापसल्या रोड, रोडर म्हनतो घराच्या बाहेर आहे मी.
हम्म. प्रीती जामदारेचं बोलत आहेत का तुम्ही?
हो मी प्रीतीे जामदार बोलत आहेत. तुम्ही कोण बोलताय?
आम्ही आम्ही कोणतर बोलतोय.
ह
बघितलीस मार्क?
हो बघितलो.
काय विषय हाड आहे बाई, आणि परत, क नाही.
का. काय करतय यावेेळे ता काय माहिती. परत बसते असंच का काय, लग्न कर
काय माहीत.
बघकी अगं कसं काय पण ठेवून घेतात घरात पण काय माहीत तिला पण काय नाही, मग मम्मी बोलणारच कणी ग असं केल्यावर.
व्हय आघड आहे बाई घरात बी कामाला लावून देतील.
तेच कि काम तर कर, नाही तर लग्न तर करून जा.
हम्म.
आणि ते पण बाकीच पण काय नाही, आपली आपली सेल्फ रिस्पेक्ट कायतरी असतते कनि गं तीन वर्ष व्हायडी पडल्या. आता चौत्यांदा आहे तीच वेळानं. आणि एकवीस म्हणजे काय लई कमी नाही सोड आता तिला कुठल्या पण कॉलेजमध्येध्ये मिळू शकते.
बर एकवीस म्हणजे मागच्या टायमाला लईच कमी होती कणी? तेरा काय तेरा होतीत तेरा.
तिघात.
तेरा होतीत ग.
हुतीत नव्ह ओ तिनं सांगितलेली तेरा. ह मग रत्नाला मिळालं. होय. मग आता रत्नाला मिळाल म्हणल्यावर हिला पण मिळंल की.
वय मिळ शकतय सोड.
कॉलेज मध्ये मिळू शकतय की.
तेच की रत्नाला भेटलं तसं तिला पण भेटू शकते.
होय.
काय माहीत बाई आता जात्या काय बसत्या हीतच.
तुला किती?
आं
तु किती पडले विचारले नाही? मला इथ ऑबट व्हालय कट कर तिझं कट कर कि. फोन नंतर कर.
मगाशी केलतो कॉल बिझी होती म्हनली मला. मी म्हणलो हा चालते उद्या करूया. म्हटली मला फोन.
तुझा फोन आलाय खरं मला फोन मधणं व्हायब्रेशन व्हालत ही तं
हम्म. मला म्हटले की तिच्या भावाला त ऍडमिट करतेेत मला.
हो.
हा. म तिला आता दखान्यात नं घेऊन आल्यात म्हणली, मी म्हणलो
नंतर करतो मग उद्याच हम् मी पण उद्याच करतो राहु दे आता एकदा कट. केलाय म्हणल्यावर करत नाही परत.
हम्म मी करतो घे तुझ झाल्यानंतर अनेकदा बघूया. काही नव्हच बाई तिज अवघड हाय बाई सगळ. सगळ्यांच सोड जाऊ दे तिकड.
बक की नाही ती. ती मला येताना म्हणालती मगाशी तुम्ही पण घ्या त माझा संघ पुण्याला मला एकटीला जायला नको वाटालय.
अगं माझ पुण्याला जायचं काय नाही. नाही ग. पुण्यात कस हाय पैसे हा फीज आग. मला पुण्यात ऍडमिशन घ्यायला काही नाही, आहे मला बाकीच बाहेरचंच राहणं आणि खाणंचाच प्रॉब्लेम आहे. म्हणून मी नाहीच.
यग का शिक्षण फ्री हाय मान्य हाय की. की मण हॉस्टेलची फी. फी भरपूर हाय ग. पुण्यात लई म्हणजे भयंकर हाय.
हॉस्टेल आणि त्यामुळे नको वाटायलय जायला. घ्यायला काहीच नाहीय. आम्ही घ्यायला तयार हाय. फी देेत्या काय म्हणाव विचार तीला.
मग ती काय म्हणत्या आता इन्व्हेस्टमेंट करा कि तेवढी पहिल्या पगारांतन निघत्या. निघतय मान्य आता इन्व्हेस्ट करायला तर पैसे नकोत काय, कुठले इन्व्हेस्ट करू. कारण आता मला बघ तुझा पण तेच आहे, तुला पण लॅपटॉप घ्यायचाय मला पण लॅपटॉप.
लॅपटॉप घ्यायचा. घ्यायलाच पाहिजे आता प्रोजेक्ट.
एफ वायला गेल्यावर घ्यायला. पाहिजे लॅपटॉप आणि जर आपण इंटर्नशिप करायची म्हटलं तर आपल्याला लॅपटॉप.
पाहिजेच हाय होय.
मग एवढा खर्च कुठूनं आणि आपल्याला पण कसं वाटतं.
आणि एक तर इथं पण असलो तरी इथं पण खर्च आहे ग बाळ. जान. येन जर राहिलं हॉस्टेलला तरी पण तिचा पण खर्च आहेच की.
होयच कि. फक्त हीत. हीतला कमी हाय एवढंच. बाकी काय खर्च हाय तोच हाय.
तेच. अंगणात रीती ये म्ह एक परेंट् ती एक मामाकडे जर कॉलेज जवळ असल तर ती मामाकडे
नाही ग तस होत नाही ग. ण म्हणतोय खरं नाही होते पाहुण्याच्या रहाडा.
ते वाढते सोड.
लईत ल आपण सुट्टीला आठ दिवस राहिलो ते वेगळं.
हम्म.
खरं ते दोन वर्ष राहण मग त्यांचे काम करा हे.. करा हे येत ग राहि.. काम तर करायला पाहिजेत..
हा
सूतती ते आपे एक सहज चलो राहिल्यावर खर तिच्या भावाला मुंबईला घालणार आहे म्हणतात आणि हिजा.
दोघं पण आता बाहेरच जाणार बघ.
हो तुझा आता. काय करते त. काय म्हण बकी तर खळी जायला पाहिजे. बघ तच्याकडं काय म्हणते. मग मी एकटीच पुढं जाणार तुम्ही मागं राहणार त्याचा काय संबंध. आहे तुझी तरी ग्रोथ होत्या.. का नाही
तेच आम्हाला कधी तर हेल्प भेटली तर करू शकत.
ती काय म्हणते. त्या महिितय का तचं म्हणणं. काय मी पुण्यात जाणार. मग मी का तर वेगळं शिकणार आणि तुम्ही इथर राहून. तुम्ही परत हा तेच आयुष्य जगणार अशी म्हणाल्या.. मुलाग त्याचा काय प्रश्न नाहीय आहे तू गेलीस तुझी ग्रोथ झाली तर आम्हाला चांगलंच वाटत
हवाई असं काय नाही ग. आता बघ सगळ्यांच डिपेंडन्सी वेगवेगळ आहे.
होय आता मार्क पण अशे नाही आहेतेत ग. किती तर मिळेल
वर घेतला पडलं. असत तर मी गेलो असतो. जरा. एक ऑफ जरा‌ तर असं हे केलं असतं. की काहीतरी म्हणजे विचार केलो. असतो की जायचं.
होय होय शंभर टक्के केलं मी काय म्हणतोय. अ हॉस्टेल ची पण फी नसती तरी मी झाला तयार
हा असे मी पण वीस च्या पन्नास शाळात असल्या असेल तर मी तर गेलोच असतो.
होय तस पण नाही ये ग.
लई खर्च होतेय गं एक का वर्षाचाच आणि एक तर ते एक्सपेनस प्रोग्रॅम्स हिचां बड्डे आलं तिचां बड्डे आलं खाणं ते. पिन त्या. ते वेगळं खान. पिन परत बाहेरचा आपण कॅफेला हाला हा.
आता हित एक आपण वडापाव. हो येते खाऊन नाहीच खाल्लो तिथं अस करून चालणार आहे आपल्याला तिथं त्यांचा बॅच.
सगळ हेच.
आणि तिथल्या मुली. लाईफस्टाईल कशी असणार तस आपल्याला राहयला लागणार.
बर म्हणून मी हेच सगळं विचार करूनच मी बॅक कुठं ला आलोय.
वक म
आधी आधी असं हे होत होत सोड.
कुठले तररी इंटर्नशिप हुडकाय पाहिजे.
हम्म.
आपण सुट्टीत काय केलोय सांग. आता महिना वाया घालवले.
महिना तर वाय आपल्या सोड हि ज युनिव्हर्सिटी एक्झाम झाली पंधरा दिवस झाले सोड का नाही.
म युनिव्हसिटीच्या्हीच तर काय केलंय आपण
सीईटी ला तर काय नध पाडलेतं काय माहित
हम् ब कतर तुला माकर्य तरी जास्त आहेत माझ. बघितलंस ना.
घर क ड बघूया जे अनेक कॉलेजेस भेटू मी पण अजून पप्पांची काही डिस्कस केलो नाही आहे घरात
प म्हणजे मी असं बोललोय सोडं कॉलेजची काय भरपूर नावं द्यायला लागत. दिल तेवढं दिल अस तस.
ओके भरूया सोड फॉर्म बघूया कुठं कुठं काय काय लागते आपल्यांना कणी.
हो बघूया चांगलं जरा माझ्या नजरेत आता आपल्याला माहिती असणारे दोन तीन तरी कॉलेज आहेत मिळाल्यात
हम्म आता आता भक्तीया मध्ये इथंच राहून इथंच हे करायच खर आता अर्पिता पण गेलीच की ग लक होत तिच गेलीच कि
तिचा लक लागला म्हणून ग मग आपण इंटर्नशिप पण बघन झालं ग माझ आपण ते पण बघ ना मला तर असं खरंच वाटलं मी आता ह्या दोन दिवसात काय तर काम बघतो ना एक तारखेपासून जॉईन व्हायचा प्रयत्न करू काय घरात बसून लय हे व्हालंय ग.
ट्राय कर मी पण काय तर बघायचं म्हणालोय आमची मम्मी पण म्हणायलाय लई मस्ती पण यायला घरात बसून
हो तेच ग आणि आपला उठायला टायमिंग नाही झोपायला टायमिंग नाही नाही.
बा ते तर आहे सोड.
काय तर ते महासत्ता पेपर पाहिजे ग महासत्ता ता पेपरात असतय ते जॉब
हा आमच्यात येते की महासत्ता पेपर रोज येते.
अगं मग खुळे पाठव कि ग फोटो पेपराचा त्यात जॉब असतात इतलकरंजीतले सगळे.
माहिती हाय की मला.
मग मला पाठव की फो
चालते पाठवतो सोड हा पाठवतो मला मेसेज तेवढं करत जा. मी पाठवतो बग सकाळी रोज पाठवतो मी एक चांगलं काहीतरी असं टायपिंग वगैरेच काहीतर असलं तर जाऊया.
असतय ग खरं त्याला टॅली बीली शिकलेला लाग
हो जास्त म्हणजे टॅलीचेच येतात मी वाचतोय टॅलीच हा. टॅलीला जास्त- त्या निकिताची एक निकिता मला एकदा सांगालती तेव्हा, मधी आपण क्लासला जात होतो तेव्हा अजून- हा. थांब. मी फोन कट करतो तु मला लाव.
दहा मिनिटं व्हायचे आहेत थांब.
दहा मिनिट-
आत्ता -आत्ता झालेत.
कट करतो. आणि परत लाव बोलणं दहा मिनिट आणि त्यावर. कट करते. चांगल-
हा.